हम्म्म.
आवाज येतय काय?
येतोय.
हा हा आपण आता ह्या टॉपिक वर बोलुया. म्हणजे ह्या विषयावर बोलुया कि आपलं बालपण म्हजे कसं होतं आणि आताच्या मुलांचं बालपण कस हाय? आता बघितला म्हजें बघितलासा ना तुमी म्हणजे पहिला कस मुलां च बालपण होतय की मुलं मैदानी खेळ जास्त खेळत हुतीत. आवाज येतोय ना तुमांना? हा. मैदाने वगैरे खेळ जास्त खेळत हुतीत खो-खो, कबड्डी परत अ जे काय मैदानी खेळ असतील ते परत अ सकाळी उठून अ शाळेत लवकर जाणे हे ते म्हणजे त्यामुळ मुलां च कस जास्त काय म्हणतात ते? जास्त लक्ष म्हणजे बाहेर असणे. खेळण्याकडे वगैरे परत अ उंप आभ्यासाकडे हे तेन असत हुते, पण आ आत्ताचा मुलांच कस झालय ते नुस्त मोबाइल परत अ टी वी ह्यामुळ त्यांमुळ तेंच मन म्हजे बाहेरच्या खेळांच्याकड कुठ तरी म्हणजे हे व्ह्या लागलय दुर्लक्ष व्यायला लागलय. हा त्यांच व्यालागलय त्यामुळ मला वाटत की म्हणजे पहिला कस हुत की मुलं अ एकदा शाळ शाळेत पण खेळ घेत खेळ खेळी जात हुतित म्हणजे आपलं एक हा घरी पण येऊन ते खेळ खेळवत हुतित. आणि आत्ताच्या मुलांचं कसं झालंय नुसतं काय शाळेत घेतील ते घेतील नाही तर घरी येऊन नुसतं मोबाईल हे ते त्यांच चालू झालंय घराच्या काय बाहेर म्हणजे त्यांनी काय
घराच्या बाहेर पडतच नाहीत.
म्हणजे आता पहिला कसं आपलं बालपण होत. आपण सुट्टीच्या टायमाला रविवारी आपण पोहायला जायचो परत हे करायचो, काय त्या चिंचा, आवळ काढायचो. परत खेळ खेळायचो सगळ्या प्रकारचं लपणडाव, कबड्डी खो खो, क्रिकेट हे सगळ्या प्रकारचं आपण खेळ खेळायचो, पण आताच्या मुलांच काय झालयं ते खेळ त्यांना काही माहिती च नाही माहित असतील खो खो, कबड्डी पण मला तर वाटते की आत्ताची जी पिढी आहे त्यांना फक्त मोबाईलवरच गेम माहिती आहेत मोबाईलवरच सगळ्या गाणी गोष्टी हे तेन माहित आहेत. पण आपल्याला जे ते खरं म्हणजे रियल मध्ये जे शिक्ष शिक्षक आपल्याला शिकवायचे आई, बाबा आपल्याला शिकवाय म्हणजे त्यांच्या सुरामध्ये आपण सुर मिसळुन जे बोल म्हणजे गायायचे वगैरे पण आता नुसतं मुलं अ जे काय असेल ते युट्यूबवरच बघून वगैरे ते शिकतात. म्हणजे हे आत्ताच्या बाल पणमध्ये आणि पैल्याच्या बालपणमध्ये केवढा अ म्हणजे जमीन असमचा फरक झालेला आहे म्हणजे आपल्या वेळेस आपण कसं एखादी गोष्ट मागितली तर आपल्या घरातले आपल्याला म्हणतं होते एवढी महाग आहे, आपल्याला त्या काळातील पाच रुपये म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे वाटायचं पण आताच्या मुलांना पाच पाच हजार म्हणजे म्हणजे वस्तू दिली जाते, म्हणजे आपल्याला तेव्हा दहावी अकरावीला सायकल भेटायची पण आता मुलांना लगेच त्यांना अ हा म्हणजे म्हणण्याचं काय आहे कि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी यांना भेटाय लागल्यात म्हणजे त्यांना पण त्याची काय व्हॅल्यू राहिनासच झाल्या आणि आम्हाना कसं सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू अससायची की परिस्थितीची म्हणा हे एवढं आणि त्यावेळेला तेवढ्या गोष्टी आपण अफवोर्ड पण करू शकत नव्हतो, मग तुमचं काय मतं आहे म्हणजे काय वाटतेय तुम्हाला कि पहिल्याचं बालपण आणि आत्ताच्या मुलांचं बालपण काय फरक आहे
किंमत राहिली नाही ना आता पहिला कसं म्हणजे असं रडून वगैरे तेन आई बाबा देतं होतीत आता सहजच मिळतंय सगळं असं म्हणणं आहे माझं
हा हा म्हणजे तुम्हाला थो हा म्हणजे पहिला कसं होतं बघितलं बघितलासा
आता सहजासहजी सगळं मिळायला लागलंय
हा आता पहिला आम्हाला दहावी बारावीला सायकल भेटायची जेव्हा आम्हाला गरज म्हणजे खरंच आता आम्ही नाही तर आम्ही चालतच जायचो आणि आम्हाला असं ड्रायफ्रूट म्हणजे आम्हाला काय माहितीच नाही ड्रायफ्रूट म्हणजे आम्ही काय करायचो ते बदामाच एक काय ते आपल्या शाळेच्या पाठीमागे झाड एक असायचं त्याच्या पाठीमागचं बदाम असतय ते बदाम फोडायचो आणि त्याच्यामधलं जे बी असते ते आम्ही बदाम म्हणून खात होतो म्हणजे आम्हाला त्यात आता सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, आणि मुलांच कसं आम्ही पहिला भाजी, भाकरी हे घरातलच जास्त आम्ही खाणार कधी आम्हाला दुकानातले एवढे जास्त कधी भेटलंच नाही पण आत्ताच्या मुलांना जास्तीत जास्त दुकानातलंच जास्त जंक फूड वेफर्स, चिप्स हे सगळ्या गोष्टी कोल्डिंक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत ना त्या भेटायला लागल्यात आणि आमचं कसं होतं आम्हाला भूक पण पहिला जास्त लागतं होती कारणम जास्त बाहेर मैदानी खेळ खेळणे कुठं मुलांच्या म्हणजे?.. जे काय प्रत्येकचा विचार हे आम्हाला कळत होतं पण आताची मुले एकल कोंडी झाली. मुळे न मोबाईल म त्यांच लक्ष राहते. आणि लक्ष राहून आणि ते विषय काय होतेय की त्यांचा आजार.. पण वाडा लागल्यात म्हणजे डोळ्याचे विकार म्हणा आहे म्हणा. म्हणजे त्यांच्या मनावर पण हा.. आणि ते मानसिकदृष्ट्या पण जास्त म्हणजे जेवायचं.. जेवण म्हणा त्यांचं हे म्हणजे.. कमी व्हायला लागले. असं व्हाय म्हणजे त्यांच्या जे जेव.. ताना पण त्यांना मोबाईल लागतोय. आम्हाला आमच्याही बाहेर.. म्हे फिरून फिरून चालत होती लहानपणी पण आताच्या मुलांना.. मोबाईल शिवाय त्यांना एक घास पण जात नाही तुमचं काय म्हणणं याच्यावर? बरोबर आहे ना.
होय आता मोबाईलशिवाय काय चालतच नाही.
होय.
आता मोबाईल व आता तो्ी म्हणलाच.. बाहेर फिरून फि.. काय घालत होती, आता मोबाईलवर दाखवल घरच्यांनी.
होय. म हा विषय चालू झालाय, मग मला काय म्हणायचंय.. कि ह्याला एक प्रकारच म्हणजे आई बाबा पण कारणीभूत आहे का परिस्थिती कारणीभूत आहे.
सगळे प्रत्येकजण कारणीभूत येतात. असं ए एकटापण नाही. प्रत्येक जणच आरे बाबा.. जे मोबाईल घेतात ते पण जेवणच मोबाईल वर झालय. मोबाईल काॅमप्यूटर लॅपटॉप..
हम्म..
काही क वस्तू..
होय.
त्यामु कुठ काय म्हणजे आपलं म्हणजे ठेवाया लागले.
आपली हानी झाल्या..
होय म्हणजे पहिला कसं होतं की आपण लाग..
ह्या वस्तू ह्या वस्तूंमुळेच निसर्गाची हानी झाली.
होय. आणि विषय काय होतय जेवढं चांगला आहे तेवढं वाईट पण आहे सोडा असं नाही किंवा पूर्णपण वाईटय. पण पहिला कस होत की आपले आपण काय करायचो एखादी सायकलची टायर.. घेयचो ती फिरवायचो पण आताच्या मुलांना पाच पाच हजार सा
आता भाड्यान सायकल अअ परत्येकाच्या घरात सायकल आहे..
होय म्हणजे काणी मला म्हणजे त्याच. काही म्हणजे एक प्रकारच व्हॅल्यूवच राहिली नाही म्हणजे सहज उपलब्ध गोष्टी मिळायला लागल्यात. त्यामुळ असं म्हणजे व्हॅल्यू काहीच नाही आहे त्याची असं झालंय..
सगळं सहजासहजी मिळायायला लागल की किंमत राहीत नाय.
हिमंत राहीनाय झालय असं व्यायला लागले म्हणजे मी मला काय म्हणायचंय कि.. कुठे म्हणजे बालपण हरवा लागलंय का काय म्हणजे.. काय हेच समजना झालय आत्ताच्या मुलांच म्हणजे आम्ही का
पहिल्यासारखं बालपण नाही आता.
होय.
पहिला जी मज्जा होती त्या आत्ता नाय.
पहिला बघितला न म्हणजे किती? म्हणजे आपण जे एकत्रपणाने खेळत होतो सगळेजण एकत्र येऊन.. ते आता कुठ तर मला वाटते नाही काय हरवलीच आहे असं मला वाटाया लागलय. होय. म्हणजे कुठ तरी ती कमतरता भसाया लागलीये की पहिला कस होत ते आता हे वाय लागले.
पहिल्याची कमतरता लय पहिला कस गावाकडं त्यांनी. फॅन काय राहिलं नाही आणि पेपर वाचायचे आता सगळी म न्यूज चॅनल यावरून या. आता पेपर पण कुठे एवढं वाचत्यात. आधी वाचन केवढं व्हायचं.
मग तेच कि वाचनाचं पुस्तकांचं हे छंद असायचा. पण आताच्या मुलांना नुसतं मोबाईलचा छंद आहे असं मला वाटत. ते म्हणजे कुठ तरी आपल्या आपलं जे बालपण होतं आणि ह्या बालपणमध्ये कुठ ते तरी म्हणजे जास्तच फरक आहे म्हणजे काय म्हणतात ते जमीन आसमानचाच फरक झालेला आहे. घेता.
हे बघा पहिला मानूस या गावातून त्या गावात चालत सायकल वरन जायची आता तसं झालं नाही. आ गाडीशिवाय कोणी हेच करत नाही
होय मग तेच की मग आता मुलांचं पण तेच चा आता काही काही मुलं शाळा आपल्याला जर आपण शाळेला वगरे जायचं असलं तर आप किती किती मीटरचा प्रवास करायच म्हणजे चालतच तेव्हा शाळे सायकलला पण वेळेवर भेटायच्या नाही पण आता सायकला म्हणजे मुलासनी सायकल नाही मुलासनी स्वतःची बस येत्या. जस जी जी पालक म्हणजे स्वतःच्या पैशाना ती अफोर्ड करून मुलांसाठी सोय कारण आपल्या मुलांना कोणताही त्रास होता कामाने किंवा पावसाळ्यात वगैरे येऊ आता मुलांना सायकल तर लांबचीच गोष्ट पण त्यांना स्वतःची स्कूल बस वरन सोडायला येत्या. म्हणजे एवढ पण आता म्हणजे सुविधा झाल्या म्हणजे आमच्या काळात एवढं पणतं आम्हाला चालत जायला आम्ही चालत गेलो आणि चालत आलोय आता म्हणजे मला काय म्हणायचं आम्ही एकच वई होय आता आमची आतां मण सांगतो आता आम्ही जेव्हा हे करत होेतो. काही ते सगळं म्हणजे शाळेला जाताना क नाही आम् चालत जाणार पण आम्हाला कधी भेटलंच नाही की असं सायकल पण आम्हाला भेटत नव्हती तेव्हा असं होत होत पण आताच्या मुलांना स्कूल बस हे ते म्हणजे ह्या सगळ्या सुविधा होऊन सुद्धा मुलांच कसं झालं मला वाटत की आम्ही एक एक वही दोन दोन वर्ष वापरत होतो एक एक वही हा एक एक वही आम्ही दोन दोन वर्ष पण आता चार पाच पानं नाही का भरली तोपर्यंत नवीन वह्या नवीन पुस्तकं म्हणजे कुठ तरी त्या गोष्टीची मला वाटते की त्यांना पण जानीव व्हायला पाहिजे आम्ही दुसऱ्यांची गाईड हम्म आता आम्हाला त्या आता आम्ही गाईड वगैरेही त्यांच म्हणजे जुन वापरतो जेव्हा मी स्कॉलरशिप ला वगैरे बसणार होतो आम्हाला जुनं म्हणजे आम्हाला आम्हाला नवीन घ्यायच तवा परिस्थिती नसायची पण आताच्या मुलांच ते नवीनच मागतात खूप मी आजकाल बघितलंय की हा बाबा मुलांनी जुन पुस्तकं वापरल्या जुन हे वापरले त्या काळात आम्ही किती जुनी पुस्तकं जुनी वहया किती वापरल्यात आमच्या दिदीच्या असायच्या ऽऽह, म्हणजे भावा बहिणीच्या वहया आमी किती वेळा वापरल्यात.
बरोबर आहे. आ ते पहि आता परत्येक याला नवीन नवीन सगळं मिळायला लागल्यापासून.
नाही, आणि आता कसं झालंय, आता नाही, आता सगळं नवीनच वापरायचं.. सांगतात, नाही तुम्ही वापरा, हे करा, म्हणजे एक प्रकारच म्हणजेऽऽ असं हेच झालंय. हि, हा, पण आम्ही फक्त आम्ऽऽ होय, आम्ही स्वतः नवीन, हे, वापरल्या काय, तेऽ अ! काय ते नवीन म्हणतो जुन्याऽऽ वहया, पुस्तका हे स्वतः आम्ही जुन्या वापरल्यात, मी स्वतः पर्सनली वापरल्यात. म्हणजे एवढं अस होत, तेव्हा स्कॉलरशिपला जेव्हा बसल्यालं तेव्हा मी स्वतः जुन्या वह्या ऽऽ गाईड भेटत होते ना, ते, हो आम्ही ते वापरलेले.
येच,, आता तसं काय राहिलं नाई.
आता तसं राहिलच नाहीय काही सुद्धा.
आता कोणत्या पण गोष्टीला गुगलवररही आहे, ऑप्शन आहे. म्हणजे आन्सर आहेच, उत्तर घ्य
अकरावी बारावीला भेटलेला, पण आताच्या मुलांना जसं जलमताच जवळ जवळ ते पाच सहा महिन्याच्या होतात नाऽऽ त्यापासून मोबाईलचा, म्हणजे दाखवायला सुरुवात होते. म्हणजे, हे मी म्हणणार नाही की आई बाबाचा दोष आहे, परिस्थिती होती, परिस्थितीच आहे, कारण पहिला घरात माणसं असायची घरात, म्हणजे‌ऽऽ एखादी आजी तरी असायची की नातवंडांना खेळवत बसायची, पण आता सगळं अऽऽ सगळंऽ म्हणजे काय म्हणतात ते,, विभिन्न म्हणजेऽऽ एकत्र कुटुंब पद्धती संपल्यामुळे हे असा प्रकार व्यायला लागलाय सगळा. त्याशिवाय मुलं राहिनाच झाल्यात,, होय.
तेच, माणसं माणसाला जुडलीत तर मग काय मोबाईलचा विषय नाय. माणसं माणसाजण नाहीत नाही.
त्यामुळे सगळं म्हणजे असं. एक प्रकारचा प्रॉब्लेम व्याय लागलाय,, त्या गोष्टीचा. मग काय करायचं त्याला.
कात तला पर्याय नाय आता.
पर्यायच नाही ना, आता त्याला.
झालेला गोष्टीना का परयाय नाई.